हॅलो.
हा बोला
हा बोल
जेवला?
जेवलो आत्ताच. तू?
हम्म. मी पण जेवलो जरा कॉल वगैरे पूर्ण करत बसायच म्हणून बसलेलो
हा हा हा.
हम्म बोल की.
मग बाळ काय करतय?
बाळ आहे जवळंच.
आहे होय.
ती आज जरा रविवार म्हणून ती काय आज रविवारची काय मला सोडत नसत्या
हा म्हणजे तिला घेऊन बसावं लागतय.
हा रोज नसतोय त्यामुळं.
हम्म.
ती तिझं तिला ते जाणवते की आज मम्मा घरात आहे मम्मा जवळच राहायचं असं
हा हा हा.
मध्ये मध्ये थोडा तिचा आवाज येईल तुला.
हा हा. बर बर. बोलती का ग सगळं?
हा बोलते की.
हम्म हम्म. आता तीन वर्ष पूर्ण होणार ना?
हम्म तीन वर्ष पूर्ण होणार आता परत शाळेत घालायचं अंगणवाडीत.
हम्म.
अंगणवाडी हा मग सवय लागणार आणि ते अंगणवाडीचे टीचर आहेत ना त्यांची मुलगी पण माझ्यासोबत आशा वर्कर आहे.
हा हा.
मग ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत हिच लय जमतंय असं.
हा हा.
आतुच म्हणत्या त्यांच्या मम्मीला पण
हा हा.
दंगा करू नको.
कधीतरी शांत बस. कधीतरी अंगणवाडीत वगैरे गेली की आत्तू आत्तू म्हणूनच बोलवत्या त्यांना
हा हम्म. हम्म. तोड चालूच असते काय सारख हीच?
त बडबड गीत ग गाणी आता मगापासून खत्री घेऊन झालय. बारिश आई छमछम आता मामा के घर जायंगे.
हो तुम्हाला सुट्टी आली की लगेच मामाचं गव आठवतय.
हम्म्म.
हम्म, सारखं बरं आहे कि मध्ये मध्ये
सारखं मामाचं घर, ते मामा च्या घरात जरी गेलं, तरी तेच गाणं असतंय, झुक झुक आगीनगाडी मामा च्या गावाला जाऊया, आणि किती मामा आहेत तुला विचारत्यात पोरं आमची
भारी हाय म
अजून काय.
काय नाही,, तूजं जेवण झालं का?
जेवण वगैरे झालं, मुलं तुझी?
मुला आहेत बघ, आत्ता बाहेर खेळायला गेलेत. तेच, नंदुबाईना सलाईन लावायला गेलते.
हा हा, ते त्यांच नाही झालं अजून.?
नाही त्यांना आणि दुसऱ्यांदा झालंय इन्फेक्शन. त्यामुळं ते दाखवायला गेलते.
हां.
ते परत आणि ऊदुभवलय.
हा हा.
मग आणि सोनोग्राफी वगैरे केली, आम्हाला वाटलं आणि, किडनी स्टोन वगैरे काय हाय बघुया म्हणून, तर त्यात काय नाय आलं, मग आणखी युरीन इन्फेक्शनच आहे म्हणून दाखवलं.
हा हा, पाणी जास्त पित नाहीत काय त्या
बरोबर पितात, पण त्यांना कसं आहे एकदा अगोदर मुदखडा होऊन गेलाय क नाही. त्यामुळं त्यांना ते सारखंच त्रास व्हाय लागलाय.
हा..
ग त्यामुळे क नाही त्यांना ते सारखं इन्फेक्शनच वगैरे व्हाय लागलय. झाले, बघू आता, अजून चालूयत सलयन यावेळी येईल कमी म्हणून सांगितलय कारण आता मागचा पण कोर्स घेऊन महिना पण झाला नाही. तोपर्यंत परत झालय.
मग डॉक्टर काय म्हणतात, म्हणजे किती अजून लावाय लागणार.?
अ आहेत त्या छोट्या बॉटल आहेत, दोन दोन लावतात एका वेळी, आता चार चार वेळा झाल्या अजून सहा वेळा, पाच दिवसांचा कोर्स असतोय सकाळ संध्याकाळ. मग काल संध्याकाळी परवा संध्याकाळी आलेच नव्हते डॉक्टर.
हा हा, मग तुमच्यात असं आहे काय, म्हणजे त्या सलाईन पुरतं दवाखान्यात जातात आणि परत येतात, असं
हा हा, ते जरा ओळखीचे आहेत ना, त्यामुळं.
हा हा, म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीत त्या
हां नाही नाही. जायचं लावायचं आणि यायचं परत. ते आले की फोन करतात डॉक्टर. म जायचं दाखवायचं आणि यायचं.
डॉक्टर असे ते जनरल फिजिशियन आहेत, कि असं सर्जन वगैरे आहेत.
नाही नाही.
जनरल फिजिशन.
हम्म.
बरं आहे पण, युरिन इन्फेक्शन
प्रमाणे आम्हाला पण कामं वगैरे असतात, त्यातन जायचं घेऊन जायचं.
हम मग ते सुई हातातच ठेवली असणार.
नाही नाही अ जलको नाहीय हम्म.
बरबर, काय आहे? तब्येत कधी कशी बिघडल काय सांगता येत नाही.
हा ते तर की.
आणखी काय नाही अ म्हणजे आम आम्ही जे जॉब करतोय ना ते जॉबमध्ये अ परवा अम्बुलन्स वरून एक तक्रार झाली म्हणजे आमच्या इथं.
भेटली नाही वगैरे.
हा वेळेत भेटली नाही. म्हणजे ते अक्षरशा त्या माणसाचा जीव गेला.
गेला.
हम् वेळेत भेटली नाही म्हणून. वेळेत भेटली नाही म्हणजे, भेट ली असती पण जे लोक बाजूला होतीत ना त्यानी अम्ब्युलन्सला कॉलच नाही केला, कोण जबाबदारी घेणार असं. हा एकशे आठ
हा हा हा.
म्हणजे काय झालं एक म्हणजे पर दुसऱ्या परप्रांतीय आमच्यात येऊन अस काम करून खातात ना‌. हा. ते आलेले आणि तीन महिना झाल तो मुलगा आलेला इकड चोवीस वर्षाचा होता‌. बिहारीच आणि आल्यानंतर मग म्हणजे त्याची त्याच्या बहिणीची तब्येत बिघडलेली म्हणून इथंच हॉस्पिटलला दाखवायला आणलेलं मग बहिणीला म्हटला की तू पुढं जा. मी मेडिकल मधून औषध घेऊन येतो गाडी वगैरे काय नाही त्यांच्याकड. मग बहीण सुद्धा चालतच गेली आणि हा नंतर चाललेला चालत. साडे आठ नऊच्या सुमारा. आणि पाठी मग एका म्हणजे दारुड्या माणसानं त्याला उडवलं.
अरे बाप रे.
ते जागेलाच असं संपला तो माणुस. मग असं टू व्हीलर‌ म्हणजे दारू फुल पिलेला त्या माणसान आणि टू व्हीलर पण कसली आपली चार्जिंगच्या आल्यात ना नवीन.
हा.
तसल्या टू व्हीलर न.
आई म्हणजे ते बारक्या गाडीने.
हा बारक्या कसा जीव गेला असल सांग.
आई ग.
आणि उडवल्यात नंतर मग हे म्हणजे अर्धा पाऊन तास फक्त लोकच बघत होता तो माणूस कसा म्हणजे, संपाय लागलाय पण एकट्यानं अम बोलवलं नाही किंवा असं? त्याला कुठल्या तरी गाडीत घालून पीएस सी पर्यंत आणलं नाही‌. पुढं काहीतरी रेफर करून झालं असतं ना काय तरी?
अगं बाई! अवघड आहे, आणि अस काय केलंस? म्हणजे एवढ्या माणसामध्ये एकाचं पण डोकं चाललं नसल?
कितीतरी लोक म्हणजे आणि नऊ वाजता काय म्हणजे एवढं सामसूम असतंय असं पण नाही. एमआयडीसी एरियातून येताना लोक कितीतरी असतात. साडेआठ वाजता काम सुटतय, आणि नऊ नऊ वाजता ते झालय.
काय रे बाबा हे? माणुसकी हाय की नाही अस? कसं काय ग? एखाद्या माणसाचा समोर जीव जातोय बापरे! तेच की ते मोबाईल वरती दाखवतात तसंच झालंय ना? म्हणजे तेिथ एका माणसाचा जीव जातोय नि व्हिडिओ करण्यात लोक वेळ घालवतात.
हा हा. अक्षरशः त्या पोरग्याचा म्हणजे डेड बॉडी तिकड बिहारला पाठवली.
हम्म.
आणि इथं जी बहीण होती ती म्हणजे सोबत गेली, आणि म्हणजे ज्यानं उडवलेल ना? तो आता प्रोबो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. म्हणजे त्याला पण मेंदूला मार लागलाय, सर्जरी वगैरे त्याची करणार आहेत. मग आम्हाला विचारत होते की, ह्याच आयुष्यमान भारत कार्ड काढलेय का म्हणून?
हम होय होय म्हणाव म्हणजे आणि त्याला ड्रिंक घ्यायला बरं होईल.
हम्म आणि ते म्हणजे? ते मुलगा ज्या कंपनीत कामाला होता ना? त्या का म्हणजे मालकानेच कन ह्या माणसावर केस केल्या एफ आय आर तिथल्या तिथ नोंदवल्या लगेेचच.
मग होयच की मग आता त्यांचा कामगार गेला म्हणल्यावर कोणीतर काहीतरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे ना? जीव गेलाय.
तेवढं ते नंतर जरी झालं असत तरी बरं झालं असत. पण सुरुवातीला त्याला ऍडमिट जरी केलं असत तर काय तरी थोडीफार ट्रीटमेंट तो पशार होईल म्हणून पहिला त्यालाच ताब्यात घेतलं, पण त्याला ताब्यात घेऊन काय त्याची जर सर्जरी व्यवस्थित झाली, तो कोम्यातून बाहेर आला तर त्याला आत टाक आणि ह म्हणजे ज्यांन उडवलय ना त्याच्या मुलांचं एवढं उद्धट बोलणंय
हम्म.
म्हणजे सगळे म्हणजे तो मालक म्हणाय लागला, त्या मुलग्याचे नुकसान भरपाई म्हणून त्याच्या आईला म्हणजे तीन मुली आणि एकच मुलगा होता म्हणे.
आई शप्पथ.
त्याच्या आईला पैसे द्या असं दहा लाख रुपये असं म बोलताना? तो ती मुलं म्हणतात म्हण डेड बॉडी पाटवल्या ना एवढंच महत्वाचं आहे.
अरे बापरे म्हणजे यांच्यासाठी दुसऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाही काय? राहू दे सोड तो विषय राहू दे, जाऊ दे. ते डोक्यातून जात नाही परत. हम
अपघाताच्या न्यूज भरपूर येतात ना म्हणून.
परवा आमच्या आ्मा आमच्या इथे पण झालाय बाई शाळेला मून आत तिला सोडायला जात असताना. कनी ट्रकने मागून थांबलेल्या गाडीला धडक दिल्या अन ते साठ वर्ष आजोबा अ पडले की नाही. तिथंच त्यांचा जीव गेला.
मी
आणि ती पोरगी एका साइड ला पडली. अ ते रस्त्यावर पडले. आणि तिथं त्यांना लागलं मार तिथंच जेऊ गेला. तरी पण त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेल ते कुठे लांबचे नसून आम्हाला ऍक्सिडेंट झाला. एवढं माहीत होत. चौकात वगैरे गेल्यावर परंतु ज्यावेळी आम्ही हे जात आलो कणी घरी आलो त्यावेळी कळालं की ते आमच्या गल्लीतलंच आहेत. म्हणून
हा असंच होतय.
होय कि नाही भीतीच वाटते. आणि गर्दी वगैरे रस्ते लहान मुलांना होय की आणि ते गाड्या वगैरे प्रमाण पण जास्त झालय.
आता सायकल हि सायकल बकी चुकूनच एखाद्याकडे सायकल असत्या
असं वाटतय परत ते सायकलच बरी होती. वय ना कोणाचा जीव तर जात नव्हता.
हा होय बरोबर आहे.
होे की
तेवढ्या किरकोळ सोयीमध्ये माणस निंवात राहत होते.
हम्म हे उलट गाडीमुळे लवकर जायच, घाई गडबडीत कि नाही. माणसाचं आयुष्य धोक्यात यायला लागलंय.
होय सुखसोयी वाढल्या पण त्या बरोबर नुकसान पण जास्त झाला. हा
हम्म ठीक आहे चालेल. मग करू का आणि मी परत
हा मी काय करणार मम्मा मम्मा नाव हम्